हॅलो.
हां.
अग तू उद्या कोल्हा, हम्म.
मला ना दोन तीन दिवस सुट्टी ये चर मग मी विचार कराय करत होती की कुठ तरी फिरायला जायचं, मग काय कु ठे, तुला काय सुचतय का?
तेच, मी पण सांगत होते. मला पण आता तीन चार दिवस सुट्टी आहे. तर मग इकडच एक काम करणं. मी त कोल्हापूरला ये.
मग कोल्हापुरात कुठं? काय-काय तिथं.
कोल्हापुरात बघ कोल्हापुरात एकतर सगळं आहे. निसर्ग, देवस्थान, किल्ल, जेवण तर इकडं छानच मिळ सगळंस एकाच ठिकाणी मिळते. कोल्हापूरला ये आणि कोल्हापूरला मग सांगते मी. अ काय सकसकाळी लवकर ये, जेणेकरून आपण आपल्याला सर्वात आधी अंबाबाईला जाऊया. अंबाबाई म्हणजे ते महालक्ष्मी मंदिरात अ ते प्रसिद्ध, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तपीठापैकी एक आहे. तिथं जाऊया आणि तिथली वास्तुकला पण खूप सुंदर आहे.
पण तिथं दर्शनासाठी जास्त वेळ लागतोय वाटतं की,
नाही. शनिवार बरी गर्दी असते. पण आपण जर सकाळी लवकर गेलो ना, तर आपल्याला शांतपणे दर्शन होते.
सक-सकाळी लवकर म्हणजे काय चार वाजता?
असं नाही. पाच, सहा, सात वाजता जाऊ.
हा-हा मंदिर कधी चालू असतं ते.
मंदिर काय चालूच असतं. मन आपण जाऊ. गर्दी शनिवार रविवार जास्त गर्दी असते. इतर दिवशी म्हणजे नसते. एवढी गर्दी
आणि त्याच्यानंतर मग कुठे जायचं?
मग तिथं जवळच न्यू पॅलेस आहे. तिथं जाऊ. तिथं काय आहे तर न्यू पॅलेसमध्ये शाहूमहाराज होते ना, आपले त्यांचा इतिहास, जुन्या वस्तू, त्याचं सगळं ते शस्त्र वगैरे तिथं आपल्याला पाहायला मिळतील. आपण तिथं जाऊ. सुंदर आहे ते.
हा-हा मला पण इतिहासाची खूप आवड आहे. नक्कीच ते म्युझियम बघण्यासारखं असेल आणि भरपूर माहिती पण मिळल त्यातन.
हो. त्यानंतर ते बघून ना, आपण रंकाळयावर जाऊ संध्याकाळच्या वेळेला. जेवण वगैरे करून ना, संध्याकाळी रंकाळयावर जाऊ.
हा, तिकडे काय-काय करायचं मग.
तिकडं काय तलाव आहे. तिथं फिरूया सूर्यास्त पाहूया. त्यानंतर आता तिथं नवीन बोटिंग वगैरे पण चालू केलंय, आणि तिथे ना भन्नाट असं चिटफोड पण मिळतं. तुला आवडतोस ना, झणझणीत तर एक काम करून तिथे जाऊ.
हा आणि मला फोटो काढायला पण आवडतं. पण फोटो पण काढू तिथे. मस्त फोटोशूट पण करू.
होय अगदी जागा तिथं ना, इंस्टाग्राम साठी असले भारी भारी फोटो येतात. आणि आता त्यांनी फोटोग्राफ फी साठी असं ना, स्पॉटस तयार केले. जेणेकरून म्हणजे असं लोक आकर्षित होतील आणि येतील असं यासाठी
आणि मग दुसऱ्या दिवशी कुठं जायचं?
ह दुसऱ्या दिवशी आपण एक काम करू पन्हाळ्या किल्ल्यावर जाऊ. कोल्हापूरपासू पासून जास्तीत जास्त वीस किलोमीटर असेल.
बरं पन्हाळ्यावर मग काय काय बघायचं?
पन्हाळ्यावर आपला सज्ज कोट ए. अंधारबावडी आहे. तीन दरवाजा आहे. आणि आजूबाजूचा निसर्ग घाटातून घाट असल्यासारखं आणि झाड, आता कस पाऊस चालू आहे ना? त असं हिरवगार झालं. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास आहे ना या किल्ल्याशी जोडलेला आहे. त्यामुळे भारी ए.
हां. प्लॅन तर भारी ए.
आणि तुला ट्रेकिंगची आवड आहे का सांग?
होय.
मग ट्रेकिंगची आवड असेल तर मग तर काय पन्हाळा बेस्टच आहे. आणि पण्यावर पन्हाळ्यावर गरम भजी, चहा- त्याची मजा पण काही वेगळीच असते. आणि तिथं जेवणाला म्हणजे आपलं भाकरी पिठलं वगैरे मस्तपैकी मिळतं.
हं. म्हणजे खाण्याची पण सोय चांगलीच आहे. माझ्या चटोऱ्या जिभेला चांगलच मिळणार ए.
हो खाण्याची पण आहे. आणि कोल्हापूरमध्ये म्हणजे काय खाल्ल्याशिवाय ट्रीप पूर्णच होत नाही आप - आपल्या कोल्हापूरमध्ये.
बरं मग अजून काय काय फिरायचं आपण?
अजून आपलं ज्योतिबा मंदिर आहे. त्यानंतर- राधानगरी धरण ए. अ- परत दाजीपुर अभ अभयारण्य. अम अजून म्हणलं तर गगनबावडा आहे आणि खनेरी मठ. ही पण ठिकाण- चांगले आहेत बघण्यासारखेत.
हा. गगनबावड्याचं नाव तर मी खूप ऐकलंय.
हो. अरे पावसाळ्यात तर गगनबावडा म्हणजे स्वर्गच. धुक हिरवीगार झाडी. घाट रस्ता. खूप छान अनुभव येतो असतो इथ. आता आपलं फार्म हाऊस वगैरे बुक करून भरपूर लोक असतात. ते बघण्यासाठी जातात. खरंच छान ए. पावसाळ्यात तर भारी वाटत.
आणि मला वन्यजीव अभयारण्य वगैरे बघायचं असेल तर मग?
अरे तेच तुला अभयारण्य ए. किंवा राधानगरी अभयारण्यात पण जाऊ शकतो आपण. तिथं आपल आपल्याला ते गवा, हरीण आणि अजून पक्षी पण पाहायला मिळतात. छान ए.
हे सगळं झालं- पण अजून एक गोष्ट महत्त्वाची ए. ती म्हणजे शॉपिंग शॉपिंग काय? काय काय करायची शॉपिंग?
शॉपिंग? शॉपिंग साठी म्हणलेस तर आपल्याला अ कोल्हापुरी चप्पल- परत गुळ मसाल, ज्वेलरी पण आहे. ते कोल्हापुरात आपलं तला माधवा रोड- माहीत असेल ना ऐकून तरी?
हो हो.
हा. तिथे मग- कपडे वगैरे किंवा ज्वेलरी हस्तकला बऱ्याचशा वस्तू इथे आणि स्वस्त मिळतात. असं काही नाही महाग तसं काही नाही. स्वस्त पण मिळेल.
आणि खाण्यात काही चुकवायचं नाही बरं का. मला सगळं खायचंय सगळं टेस्ट करायचंय.
आणि तुला आधी सांगलं ना की? कोल्हापुरी मिसळ आहे. तांबडा पांढरा रस्सा आहे. मटन थाळी, खवा आहे. सगळं अगदी एकदम भारी आहे. खायला इकड‌ं
आता मला खूप एक्साइटमेंट वाटते. कोल्हापूरला जायची.
हम्म अजून हे तर काहीच नाही? पण ज्योतिबा खूप काही काही सांगण्यासारखं आहे.
मग बुकिंग राहण्याची अ राहण्याची सोय वगैरे त्याचं काय?
राहण्याची सोय काय? तिथे हॉटेल्स आणि हॉटेल बघण्यापेक्षा तू घरी येऊ शकतेस ना माझ्या?
हा हा
पन्हाळ्याच म्हणशील तर मी तुला सांगायचच विसरले. पन्हाळ्याची मी सज्जा गोटी वगैरे म्हणलं ना.
हा.
तिथं शिवाजी महाराज राहायला होते. आणि तिथून संपूर्ण पन्हाळ्याचं एवढं सुंदर निसर्ग दिसतो. त्याच बरोबर अजून एक आहे. अंधार बावडी म्हणून. ती अशी विहीर आहे तिथं. आणि तिची रचना असं बाहेरून पण सहज लक्षात येत नाय. म्हणजे कसं? युद्धाच्या वेळी पाण्याचा साठा करण्यासाठी ते केलेलं.
हा आणि तुपाचा साठा पण होता म्हणे तिथं? तूप वेगळे साठवून ठेवायचे.
हो म्हणजे ते युद्ध काळात बरं पडायचं ना? त्यांना त्याबरोबर तो तीन दरवाजाही तीन दरवाजा म्हणून एक हाय. तो पण असा म्हणजे? किल्ल्याचा तो अस प्रवेशद्वार आहे. तिथे मग त्याची बांधणी पण एवढी मजबूत आहे. आणि म्हणजे ते दरवाज्यावरनच कळते की? त्या काळात कसली स्थापत्य कला किंवा ते कसं हे केलं असेल. संरक्षण अस म्हणजे किती उत्कृष्ट होती. त्या काळची ते पण समजते.
हा, हा आणि पन्हाळच्या आसपासच आपण लगेच तिथल्या तिथं कोणती, कोणती ठिकाणी लगेच आपण जाऊन एका दिवसात करून येऊ शकतो?
मसाई पठार आहे.
हा आणि पालेश्वर धबधबा अस काहीतरी ऐ ऐकलेल पालेश्वर धबधबा.
हा तो पण असेल. अ मसाई पठार आता पावसाळाच चालूय त्यामुळे हिरवगार झालेलंच असणार आहे. वेगवेगळं रंगाच तिथं पण आपल्याला फुलं वगैरे पाहायला मिळतील. आणि
पण फुलांचा हा सीझन नसतो? म्हणे.
नाही, नाही आता पावसाळा आहे ना? तर त्यामुळं म्हणजे प्रत्येक फुलाच काही असं नाही? रान फुलं वगैरे बघायला मिळतात की आपल्याला. आणि तुला फोटो काढायला तसही आवडतं? त्यामुळे ते एक उत्तम ठिकाण आहे. आणि सूर्य अस्तावेळी असल्यावेळी भरपूर म्हणजे अप्रतिम असं दुर्मिळ दिले दृश्य. आणि ते कस पन्हाळा जवळ असल्यामुळे हे पण एका दिवसात होते.
कडी घाला कडी
आणि तिथूनच अजून एक जवळ कोणता तरी एक किल्ला पण आहे. जवळच आहे.
विशाळगड.
विशाळगड थोडा लांब होईल. आता मला त्याच नाव
परंत पावनखिंड आहे पावनखिंडेला पणं जाऊं शकतो आपणं.
हो ते जाऊं शकतो पामनखिंडीला जाऊं शकतो.
तरं तीनं दिवसांचं प्लॅनिंग तूं व्यवस्थित करं मी सगळीं जबाबदारी तुझ्यांकडे देते कारणं तूं लोकंल लाईट लोकंल लाईट आहे
हम्मं
व्यवस्थित सगळं प्लॅन करं आपणं तीनं दिवसं वेगवेगळ्यां ठिकांणी मस्तंपैकी एन्जॉय करूं धबधबे बघूं वन्यंजीव अभयारण्यं बघूं देवदर्शन घेऊं संस्कृती वेगवेगळ्यां संस्कृती कोल्हापूर मधली संस्कृती बघांयला मिळेल आणि भरंपूर कांहीं कांहीं गोष्टी
मं नक्कीचं जाऊंयाखे अरे हां आंता नांव आठवलं त्यां किल्ल्याचं पावनंगड म्हणूंन एक आहे पनाळ्यां जवळं
हां मी पहिल्यांदाचं ऐकते हे
हां सामनंगड म्हणूंन आहे ते पणं सुंदर आहे अगदीं पणं नारं किल्ल्यांच्या अगदीं जवळं आहे
हो हो
आणि तिथूंन आपल्यांला पन्हाळ्यांच म्हणजे पन्हांळा दिसतो त्यां गडांवरून आपल्याला पन्हांळा सुंदर दिसतो आणि ट्रेकर्स म्हणजे ट्रेकिंग सांठी एकदंम सुंदर असं उत्तमं ठिकाणं आहे ते
पावसाळ्यांत ट्रेकिंग ची मज्जांच अलंग आहे आपणं जाऊं तिकडे नक्कीचं
हम्मं चालेल जाऊंया मंग तूं उद्यां घिथं निघणांर लवकरं निघणांर नां
लवकरं म्हणजे मी तरी तूं सांगणार टायमिंग मी त्यां त्यांच्या अनुसांर निघते मंग
आपल्यांला मंदिरलां लवकरं जायचं आं तरं तूं उद्यां संध्याकांळी नाहीं आपणं पर्वा दिवशी सकाळीं लवकरं मंदिरलां जावूं आणि माझ्या घरीच येकुठे वगैरें हॉटेल वगैरें बुंक नको करूंन बसं
हो हो चालेल
ठीक आहे मंग आल्यां नंतर कॉल करं कोल्हापूरमध्यें
हो
हो चालेल चलं बांय
बांय बांय
तरं